हां बलां.
हॅलो. हा हॅलो ऐकू येते व्यवस्थित.
हा येतय बोला. हम्म.
आवरल की नाही जेवण.
नाही नाही बनवत आहे. एवढं लवकर कुठे?
हां हां हां.
हम्म. तुमचं आवरल.
आमचं पण चालय बघा बनवायचं.
हम् ह‌म‌् हम‌् हम‌्. स्पेशल वगैरे काही बनवता येतं का नाही?
येते की ही.
काय? हम हम.
बनत बनत स्पेशल वगैरे बनत.
म काय आवडतं बनवायला?
वेज नॉन वेज.
हम्म त्यामध्ये बिर्याणी.
ह बनवायला आवडते का फक्त खायला पण आवडते. हा हा हम् हम‌् पाणीपुरी माझी पण फेवरेट आहे.
व्ह पाणीपुरी मंचुरियन.
हम्म ठउ का बर.
आताच्या मला नाही हेच आवडते दुसरं काय आवडत.
हम्म घरी बनवायला.
हो तुमचा आवाज थोडासा फेक होतोय.
ब्रेक होते काय?
हां येत येत आता येत हां हां यालय
ह् ह ह ह् काय तर प्रॉब्लेम होत असल रेंजचा.
हा
हा.
आताच्या मुलांना बाहेर खाणपिण
ह होय होय सवय
ह घरी केलेला काय आवडत नाही भात भाकरी खायला होत नाही.
परंतु घरी मनसोक्त बनवलेलं आवडतय ना,
होय!
हम्म! जास्त क्वांटिटी जास्त मिळते ना उलट घरी बनवलेली आमच्या तर मुलांना घरी बनवलेल आवडतय.
खूप छान आता सगळ्यांना बाहेरच आवडते तुमच्या मुलांना घरी बनवलेला आवडते.
होय बाहेरच नाही जास्त,
मन भरून खायला मिळते ना ते एकदा सगळं होऊन जात थोडं थोड थोड ते मन राहत नाही.
आठवड्यात एकदा काहीतरी नवीन रेसिपी बनवायची त्यांच्यासाठी, चेंज तेवढाच काहीतरी
होय होय त्यांना पण खूप छान वाटतं त्यांनी पण खूप आपण पण खूष त्यांना बघून
होय होय! माझी एक मैत्रिण पण होती. ती पण सारखं म्हणायची, मला पण पानीपुरी खायचीय मला पण खायचीय. पण तिला कधी देणं जमलंच नाही. माझं अन तिचा टाइमच जमुन आला नही.
होय काय?
होय. आणि मी पण जास्त दिवस झालं बनवलं नाही. कामाच म्हणजे कामाच एवढं लोड आहे की नाही,
हा.
म वेळच भेटला नाही.
होय. तुम्ही दोन दोन कामं करता ना. घरातले, आशा वर्कर त्यात आणि कॉलेज पण पूर्ण करता ना.
होय होय.
त्यामुळे तुम्हाला वेळ भेटणार नाही. कस भेटल वेळ? सगळी कामं एका दिवसात सात पूर्ण करताय म्हटल्यावर कसा वेळ भेटेल तुम्हाला? तरी त्यात तून टाइम काढून तुम्ही स्वतः स्वतःसाठी टाइम काढताय.
होय. अन राहावं, सध्या माणसान बिझी राहावं. तेच असते, माणूस कामात राहिलं की नाही, डोक्यात काय टेन्शन राहत नाही.
होय. ते तर आहे.
हा. म्हण
काही काम नसलं की डोक्यात दहा विचार येतात.
होय. आणखी?
सध्या घरी कोण कोण असते तुमच्या?
आहेत ना, मला दोन मुली आहेत. नंतर घरी सासू सू सासरे आणि मिस्टर. आम्ही सहा जण असतो.
हा हा.
हं. मग आणि फिरायला वगैरे कुठे आवडतंय का नाही?
हो आवडते की. फिरायला
हं. हो. तो धबधबा आहे.
खूप आवडतं.
तर त्या धबधब्याबद्दल ऐकलाय का? आहे सवत कडा म्हणून आहे. गारगोटी पासून जवळच आहे. सात आहेत. सात आहेत तिथं धबधबे. परंतु तिथ वरती जा न जाऊन तेवढे पूर्ण बघणे एका दिवसात होत नाही. शक्यच नाही. हं. आणि नाही सुंदर आहे बघायला पण. हा.
हो.
आणखी, गर्दी पण भरपूर असते. म्हणजे गाड्यांची पण एवढी गर्दी असते की नाही. तिथून वरन गाडी बाहेर काढायला पण वाव मिळत नाही.
हो हो ऐकलेय मी पण. मी कधी गेली नाही तिथं. पण ऐकलेय भरपूर त्याबद्दल.
हं. मी मागच्या वर्षी गेले होते, चारज बघून परत आली.
त्यामुळे लवकर परतलो. नाही तर लवकर आलं नसतो. होय होय. ते सुंदर आहे बघायला. तीथ म नही मग्नच होऊन जाते बघायला.
होय? तिथं जास्त चालायला लागतं असं म्हणतात ना?
हा. ते कसं आहे म्हणजे ऍक्च्युली ते पहिल्यांदा गेल्यावर अंदाज येत नाही. गाडी वरती न्यायची असेल तर वर नेल्यानंतर अडकते आणि जर खालून धबधबे बघत गेला. तर मग खालून वरती येऊन परत वरती खाली जायचं म्हणजे डबल होतय. असंय तिथं हा म्हणजे ते लगेचच समजेल असं नाही.
हमं.
ह जर वरती जाऊन तिथे गाडी लावला. तर तिथून आणखी वरती दोन किलोमीटर चढाय पाहिजे तुम्हाला. मग परत ते धबधबे सुरू होतात. मग त्यातसं जंगला जंगलात असल्यामुळं नाही असं दोनशे दोनशे मीटर अंतरावर आहेत.
होताय हा.
हा हा आणि वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाशी वेगवेगळे आहेत. एक धबधबा बघायला गेले ना तिथ इतका वेळ जातो की तिथून उठा असं वाटतच नाही. म्हणजे तिथे खेळताना पाण येत अससा वेळ जाते.
होय मी बघण्यासारखाही म्हणायचं.
हो आणि पाणी इतकं थंड वगैरे असते ना वातावरण छान. मस्त आहे तिथं हो.
आ त खूप असं नैसर्गिक नैसर्गिक नॅचरलिटी बघाली मी ते म्हणायची.
होय होय होय. हो खूप छान असते वातावरण.
असं म्हणतात की ते जंगलाच्या मध्ये आहेत असं म्हणतात ना ते.
होय होय मध्ये असल्यामुळेच ना ते पाणी इतकं थंड असते की नाही.
हा हा.
हम्म एकदम थंड आणि हवा वगैरे आणि जरा पाऊस पडला की नाही मगच ते सुरू होतात. त्यामुळे पाऊस आणि ते डबल मजा.
हे तर खूप गर्दी असते असं म्हणतात ना
हो हो खूप म्हणजेेत ना गाड्यांपेक्षा माणसांची पण जास्त गर्दी असते तिथून येताना पण परत येण्यासाठी पण माणसांना असं रस्ता भेटत नाही इतकी गर्दी होते तिथ.
हो.
ह म्हणजे ते इतकं दृश्य चांगलं क नाही. ते बघण्यासाठी लोक एकदम आवर्जून जातात तिकड बघण्यासाठी खास हो.
आणि तिथं म्हणतात ना कि तिथं संध्याकाळपासून पा सहा नंतर ते धबधेबी बंद होतात म्हणजे असं तिथं येण्या जाण्यासाठी बंद करतात म्हण ते
होय करायलाच पाहिजे ना ते ते काय इतक्या वेळा कसं चालू ठेवणार आणि रात्री वगैरे
हम हम म्हणजे मी त्याच्या इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर त्याची माहिती बघितलेली मी
होय होय ते परंतु चांगलं आहे ना ते फक्त दिवसभरात ह्
हो हो दिवसभरात अंधार होण्याच्या पहिला घरी
हो बंद करावंच लागत ते नाहीतर कसं आहे मग नाही हे नाही बंदी घातली तर मग दिवस रात्र तिथे खेळत बसतील
होय होय म्हणजे मी एक रील बघितलेली त्याच्यात ते दाखवत हो ते खूप छान सुंद असं होतं तिथं अजिबात कैर कचरा वगैरेव्हता खूप स्वच्छतं तिथं त
खूप छान आहे खूप सुंदर आणि बांधकाम वगैरे करून तिथं झुलता पूल वगैरे बनवलेला आहे
हा हा
हम्म छान आहे बघायला फोटोशूट तर खूप छान होते तिथं
हो खूप छान आहे मी पण रीलल मध्ये बघितलेलं त्या बघितल्यावरच मला एवढा सगळा अंदाज आला
अन मी बाहेर आल्यानंतर कडेवर उभारून एक फोटो काढलाय. म ते मागचं वातावरण इतकं सुंदर दिसतय ना त्या फोटो प तल्या व्यक्तीपेक्षा ते आजूबाजूच वातावरणच बघायला पाहिजे.
छानय काय?
होय इतकं सुंदराय हिरवगार छान वाटतय.
हा हा जाऊया आपण कधीतरी सावधकड्याला एकदा
हम्म जाऊया जाऊया.
ट्रिप काडूया आपण वन डेट ट्रिप
हम्म नाही होत ते शक्यच नाही वनडे होतच नाही मे हम्म हा हित कोण पण जातो म्हणाले की नाही मी त्यांना सांगते वनडे होत नाही बघून नाहीतर गेलो तर तिथे लवकर जायला पाहिजे.
पहाटे पाचला
येथून निघाय पाहिजे.
हम्म हम्म
बघण्यासारखं आहे म्हणाच होय ना
आहे बघायला छानय निसर्गरम्य वातावरणय.
जास्तीत जास्त स्तयतना बघण्यासारखे पावसाळ्यात
होय होय.
एक आपलं वैशिष्ट्यय हो मन शांत डोकं शांत होत.
नाही या पाऊस चालू झाला की नाही कोकणात पण ते धरण वगैरे पण चालू होतात हे कोण माहिते. कधी बघितलं नाही तिकडे एक जायची इच्छा आहे आता
हाय काय जाऊन या जाऊन या एन्जॉय करून या मग डो क शांत ठेवून या सगळे विचार बाजू आपलं कामकाज सगळं बाजूला ठेवून फिरून करून या वन डे ट्रिप करून या.
बघू आता
खूप छान वाटतय जाऊन या जाऊन या
ठीक आहे चालेल ठेवू म
हा हा
हा च